हॅलो, हॅलो. हॅलो!
हॅलो,
आवाज येतोय?
हा, येत नव्हता पहिल्यांदा हे नेटवर्क इश्यू होतं थोडस.
हा, पावसामुळे.
हम्म. हम्म. काय चालय?
काहीच नाय हेच कॉल चालूय.
हा का?
हम्म.
हम्म. बाकी मग.
बाकी काइच नाय.
हा का? हम्. हे वातावरण फेटण्यासाठी छान आहे, समजा पाऊस. हिरव वातावरण हे हा.
समत फिरण्यासाठी पण जाण, हा बाहेर गेल्यावर थोडी माहिती पण होती.
हम्म हम्म.
हा आशा याच्यात आशा याच्यात भरपूर माहिती होती.
हा बाहेर गेल्याच्या नंतर आपल्याला बाहेरचं पण माहिती होते. हम्म.
जायलाचं पाहिजे अशा ह्याच्यामध्ये.
हा.
पाऊस पण भरपूर पडलेला आहे ना.
हा पाऊस पण पडलेला आहे. हम्म. बाकी मग?
बाकी काहीच नाही.
हा का?
हा.
तब्येती चांगल्या आहेत सगळ्यांच्या?
हा.
हा मग?
शु काय करतोय?
खेळतोय. हम्म.
तो नाही जात का स्कूलमध्ये?
नाही अजून नाही टाकलं त्याला तो आत्ताशी तीन वर्षाचाय.
हा.
टाकू आता पुढच्या वर्षी हम्म.
हे कॅरेप्स
अम्म?
कॅरप्स अ कॅरप्स पासून भरपूर माहिती होती.
हा माहिती होती म्हणा भरपूर.
हम्म.
हम्म कारण की आणि चांगलं पण आहे बाबा घर बसल्या आपल्याला कामं भेटतंय. हा लेडीजसाठी. लेडीजसाठी छान आहे बेस्ट आहे हा.
आपण संवाद पण करू शकतो.
हा संवाद पण साधला जातो आणि आपण बोलण्याचे ऍक्टिव पण होते आपल्याला.
हा.
हम्म.
भरपूर काही शिकू शकतो.
हा शिकण्यासारखे भरपूर.
आणि लेडीजसाठी पण सुविधा
काय म्हंटला?
बा लेडीज बाहेर जाऊ शकत नाही ना?
हा हा लेडीजसाठी पण
त्यांच्यासाठी
हा समजा बेस्ट आहे बाबा बाहेर जॉब करू शकत नाही हम्म हम्म.
घर बसल्या
हम्म. चालल ठीक आहे मग ठेऊ का?
हो हो चालल.
हम्म.